एक मिनट हॅलो हा.
हां बोलाकी.
हा येतो, येतो डॉट दे, डॉटचे. कुठुन बोलता तुम्ही?
मी कोल्हापूरमध्ये.
अच्छा, मी नाशिक.
नाशिक वरून काय हा, काय कराला आवरल की नाही आजून?
हो चाललंय आवरत कसले घरात.
हो हो, काय आवरत नाही पटकण लवकर, घरी काम, हो
छोटी मुलगीये.
मुलगी हाय काय, हा. आ किती वर्षाची आहे?
ते, साडे तीन वर्षाची.
हा हा, मग आवरत नसणार पट
आता जाईल थोड्या वेळात स्कूलमध्ये.
हा हा स्कूल जाते का ती?
हा इथेच आहे म्हणजे अंगणवाडीत.
हा हा जवळपास असेल. हा हम, काय नाश्ता वगैरे झाला?
नाही आमच्याकडे डायरेक्ट जेवण.
जेवण नाश्ता वगैरे काय नाही चांगला एक पण सवय ती.
काय डबल काम.
हो हो तेच की, सकाळी आपलं, जेव की अकरा वाज जेवले की आपलं, निवांत संध्याकाळीच. हम हम् हम, तेच की.
तुम्ही काय करता?
मी घरीच असते, हाऊस वाईफ आहे. आणखीन ब्लाऊज साडी पिकोफॉल वगैरे करते टेलरिंगच.
अच्छा अच्छा ये बाळा तू त्यांच्याजवळ बस छान लिहिलेल आहे नाही तर इथं बस आणि कर कम्प्लीट खाली च खाली बस हम्म कर, मग तुम्ही हे काम हो, अभ्यास तीला म्हणजे आम्ही पण बाहेर स्कूल नाही टाकलेल आहे ना इथ मग अंगणवाडीतच जाते, पण मग घरी अभ्यास घेेतो मग.
हा हां, चांगला आहे आपल म.
हा मग, ते पुढच मग आता ए बी सी डी असं.
हा तेच की आपण ते काय घेऊ शकतो ना घरी.
हम्म, जेवढं घरी करून घेता येईल तेवढं करून घ्यायचं.
किती काय वेळ किती आहे तिची?
वेळ कोणाची?
स्कूलची?
असं काही नाही इथे कसं खेड्यात म्हटलं ना असं काही नसत. आणि तेच आजीच असते स्कूल मध्ये मग टीचर म्हणून मग तिथे काही नाही वेळ असं पण जाते दहा साडे दहा ला जाते मग एक दोन वाजता येते मग.
हा येत हा, तेवढा वेळ जाऊन बसायची सवय आपली.
हो जाऊन म्हणजे आजीच मग काय नाही जाऊन बसते.
आजी, फिरायला गेल्या आजीसार का जायच म. हां हां हां.
तुमचे मोठे आहेत का मुल? मुलं मोठी आहेत का तुमचे?
नाही मुलगा आहे माझा. दुसरीला आहे आता. मोठा- हा दुसरीला आहे आता. आ-सकाळी जातो तो. आं?
दोन मुल येत. हॅलो.
नाही नाही एकटाच मुलगा आहे.
अच्छा.
हा एकटा. दुसरीला आहे सकाळी जातो बघा सकाळी- सकाळी त्याची स्कूलची टायमिंग आठ ते दोन आहे.
हम् हम्. बाप-
हं. हा आठ ते दोन आहे- दोन वाजता आल्यानंतर टिफिन घेऊन जातो.
हम.
चपाती भाजीच देते सकाळी.
मग झोपत नसेल ना दुपारी?
हा दुपारी झोपतो मग. आल्यानंतर झोपतो.
हा कारण सकाळी लवकर उठून जायचं मग-
सकाळी हा. सकाळी साडेसहाला उठावं लागतं ना त्याला?
हा. पोरं मग थकून जाता ना एवढं?
थकून हो. साडेसहा ला उठतो आपला म- काळी साडेसातला बस येते.
हम.
साडेसात ला गेला की मग अडीच लाच येतो तो. अर्धा तास यायला लागतो मग त्याला.
हा ह. घ्यायला जावं लागत असेल?
हा. आल्यानंतर थोडंफार काहीतरी जेवतो. मग झोपून जातो. तीन साडेतीन साडेतीन ला तर झोपतो म तो.
हम्. हम्म.
मग साडेपाच पर्यंत उठुन आपलं- आवरतो. संध्याकाळची म अभ्यासाची तयारी वगैरे सगळं असतं.
हा, हां. मग एवढा काही त्रास नाही.
त्रास नाही हो. समजा अभ्यास ट्युशन वगैरे तो लावला नाही.
हम् हम.
मीच घेते घरी.
हम्म, आपल्याला होतय तोपर्यंत घेत राहा.
होतय तोपर्यंत. पाचवीपर्यंत असं होतंय आपल्याला जरा पाचवी नंतर म्हणजे दहावीच्या दृष्टकोनातून त्याचा अभ्यास घ्यावा लागतो. हो, हो हो. अभ्यास खूप अवघड आहे. काय आपल्या काळातला आता सध्या नाही आहे.
काहीच नाही. एवढ्या वयात आपल्याला काहीच येत नव्हतं.
नाय नाय. आपल्याला पाचवी पासून मला वाटतं ए बी सी डी असेल. हो असं. आता
तीही साडेतीन वर्षाची कॅपी हो हो कॅपिटल लेटर संपलं आता स्मॉल लेटर.
हं, हा मग आता माझ्या मुलग्याला पण नर्स रीला साडेतीन वर्षातच घातला होता. हा त्यावेळेला त्याच पण चालू होत बगा ते.
दुसरीला म्हटल्याव मग त्याला बरोबर वाचता लिहिता सर्व येत असेल आता.
हा येतं की. येतं येतं. लिहिता वाचता वगैरे सगळं येत हा रायटिंग हे आता लेसन वगैरे चालू आहेत आता त्यांचे.
हो
हा, अन्सर क्वेशन
लिही ना बाळा पटपट लिही. एकच लिहलं लिही पटपट.
त्यांचं चालू असतं लेसन वगैरे
हा मग तुमचं काय दिवसभर हे म्हणजे अस टेलरिंगच काम करता का?
हा दिवसभर माझं टेलरिंगच काम चालू असतं. तुम्ही काय कर
मी काहीच नाही. हाऊस वाइफ. आमची काही शेती हे थोडी हो एकच मुलगी.
हा हां ह ह दोन वाजेपर्यंत ती येईपर्यंत घरी आवरायला लागत असल.
हो आवरायचं. ए मी आली आ दोन मिनिट आली तु लिहित बस. आवरायचं आणि कोणचं नसतं घरात. घरात फरशी पुसा. अ म्हणजे दोन, पाच, सहा दिवस झाले जरा थोडंफार शेतातलं असल तर एवढं नसतं. पण मग असेल थोडंफार तर तिकडे जा आणि पहा घरात किती पण आवरलं ना तरी दोन, चार दिवसात परत असं वाटतच नाही की आवरलंय म्हणून.
आवरले आसं हो हो हो. घरातन काय पसारा निघतच नाही.
किती काम करा असं ते दिसत नाही हेवढं काम झालंय.
हो हो दिसतच नाही ते. किती पण करा दिवसभर घरी. काय घरच्या माणसांना काम नाहीच असं म्हण
हा ते बाकी बाकीच्यांना वाटत की काहीच नाही
तुम्ही काय करताय? जेवण तर करायचंय आस म्हणतात ना अ बाकीची भरपूर कामं असतात ती.
तुला स्कूलला जायचं आहे पटकन.
कम्पलेट नाही झाला.
नाही ना. करत नाही पोरं. टाइमपास करत बसता. इकडे बघ तिकडे बघ.
तीकडे हो चालूच असतं ते.
ह आता फी वगैरे किती आहेत ओ हा काय म्हटला?
ब्लाऊज वगैरे स्टिच करता का तुम्ही?
हा ब्लाऊज वगैरे स्टिच करते. कस्टमरांची घेते ना.
हा, हा, हा, बरं आहे ना पण दिवस आणि स्वतःचा पैसा कमावन म्हणजे गो ष्ट वेगळीच असते.
हो, हो. पैसा वगैरे तेच की आपलं आता आपल्या पण हातात पैसा आसतो म्हणत
तेच ना ऍटलीस्ट त्याच्या खर्चा पुुरते तरी कमावले
हा साडी वगैरे पिकफॉल वगैरे
तुम्ही क्लास केलेले आसतील ना पहिले?
हा मी थोडा जास्ती नाय गेले पण थोडे दिवस गेले होते.
हा माझी एक मैत्रिणी ये तर ती असं बेसिक करून डायरेक्ट युट्यूब वरून शिकलेली होती.
हा म मी पण तसच म्हणजे थोडफारच मी गेली एक महिना दोन महिने गेली आचेन पण त्यावेळेला सुरुवातीला काय शिकवतात शिलाई कशी मारायची हे असं शिकवलं मला हा नंत तर मी युट्यूब वरती बघूनच म्हणजे माझे पण ब्लाऊज शिवलेली दुसरी बाहेर ती बघून मी शिवलेले कशे शिवलेत काय काय शिलाई कशी आहे त्यांची
हा.
हे बघूनच म्हणजे शिकले मी आता मात्र कस्टमरांची छान शिवते.
तिनी पण बेसिक स्व ताच शिकली मग इकडं असं माहेरी आल्यावर मग तिनी अ पुढचा थोडासा कोर्स करून घेतला मग ती पण शिवून देते आता असं.
हा, हा, हा, हा ते थोडंफार म्हणजे आता कस्टमरांची म बोट नेक गळे म्हणा आता जास्ती चालता आजून हेचे आपले फुल स्लीव्ह बाहीचे हा आप हम् बलून बाही वगैरे आता हे जास्तीच चालतं ना आता कसे मधे कसे जरा लेस हा लेस वगैरे होती मधी पण आता लेस वगैरे कोण लावून घेत नाहीत.
हा.
हम्म तसे रेट पण आहेत सोडा ब्लाउजांचे
हा
हां रेट म्हणजे एका रेग्युलर ब्लाऊज जर असेल ना तर अडीशे रुपये आहे आणि डिझाईनचा असेल तर तीनशे साडेतीनशे म्हणजे आपल्या डिझाईन वरती अवलंबून
छान असेल इन्कम मग.
छान आहे ओ ते सगळं. चांगलं वाटतं पण ते एक वेळ कंटाळा आला ना तुम्हाला सांगते नाही म
हो तेच तेच म्हटलं का बोर होत पण असेल ना?
तेच तेच मग होत
पण मग ठीक ये एकदम घरात बसल्यापेक्षा ना म्हणजे काय तरी करत स्वतः येतो मध्ये मध्ये कंटाळा पण ठीक आहे पैसे येत म्हटल्यावर मग काय एवढं नाही.
असत असत. अरे आणि साडी वगरे असते ना पिकफॉल वगैरे
हम्म
ते पण करते ना.
मला पण आवडायचं असं स्वतःच स्वतःच तरी असं केलं पाहिजे म्हटलं पण काही